हा ते तो हा चावल? हळूळ हळूळू जातो की!
तिला तिला बाहेर वेगळं जा आणि बोल म्हणावं नाही तर तिच्या सोबत बसून बोलल ती.
अगं ती कुठे घराकडे गेली की ग!
मरा, गेली?
हो गेली की.
म आता मग आता राहू दे थांबा तिथं जा आणि हे करा आणि पंधरा मिनिट बोला.
अ गेली न्हव का घराकड गंगु?
हम्म जा दे कि ओ पाऊस येतोय का बघा बघूया.
पाऊस तरी काही येत नाही करां वारं सुटलंय.
पार सुटलय होय आणि रेशनचा अंगठा करून आल्याशी
हो करून आलं न की जा बाब्याकडे बाब्याला लावून दिलेल मी.
बाबूला?
होय!
करून आलो होय.
हम्म करून आलं ला लाईट न्हव लाईट गेलेली.
हम्म!
लाईट गेली म्हणून ते आले घेऊन गेला नेटवर्क नाही एकच कॅम्प्युटर चालू होतं म्हण.
हम्म!
म ते हे केली की. गेलं होते घेऊन म्हण बंद पटलं कॅम्प्युटर ते घेऊनच गेले ते येवले
मग आता परत कधी कोणाला माहिती?
संध्याकाळी आता आलं तर. लाईट नाही. का हो लई लोक आली फक्त कुणाकुणाच थोड्यांच झालं नाही तर बाकी सगळी आली म्हण. ते राशन कार्ड देऊन त्यांच्याकडून व्हय.
हम्म.
आणि मग मग आता संध्याकाळीच आत आणि अ?
राजू अण्णा गेला?
गेला की तो.
माझा आवाज क्लियर यायलाय तुम्हाला?
येऊ लागे होय की फर्स्ट येऊ ला
हम्म. ते म्हण तर हेडफोनच्या हेच्यामुळे
ह. गेलाय ते तिकडे पप्पी तेंच्या इकडेच गेलाय आता काय काय आणायचं हाय, काय काय ते रान जाऊन काढायचं आहे म्हणून मी काही गेलो तर गेलो नाही खर माझं काय हे नाही. मला तिकडे ते घेऊन जाइत नही.
होय. जाऊन आणि परत जाऊन आणि तुमच्या डोक्याला ताप की ओ आणि
हम्म. तेच की मागंदी एकदा माझ्या हाताला झालय बग त्यांच्यात गेल्यावर तवापासन ते हेच की दुसरनी दुःख उत्पादन झालेल बघ
म्हणजे काय झालेल कशाबद्दल होतं ते?
काय शेपटीक झाल किती मला बी तवा बी विषारी बा विषारी लागून आणि त्या हिन दिली की त्या रेशमाच्या सासवण अ ते उगळून लावून घ्यायच औषध
हा हा हं.
त्याच ते इन्फेक्शन होऊन झालं की मला जास
त्याच्यामुळ कुठली बी घ्यायचं नही ओ औषध? मोठ्यांच्या सल्ल्याशिवाय.
मग तेच मला म्हणून ते घेऊन जाई नाही तू नकोच बाय म्हणतय मला.
नाही आता तुम्ही कसं आहे माहित आहे उन्हाळबर गेल्याशी चालतंय. पण पावसाळ्याबर जायचं नाही तुम्ही. कारण काय पण किडे पिडे काय बी असतय काय तर लागतय. लोक औषध मारतात फक्त टाक तर त्याच्यामुळ.
हम्म. तेच ग कमतात तसं झालं म्हणून म्हणतय नाहीच बाई मला नकोच म्हण ल्या नही खरं.
तर काय मग आणि कशाला जायचं गप्प बसायच की? पावसात नाही. असं आधी मधी जायच की कशाला तर?
मग तेच की आत्ता आमचं आम्ही करताना आणि व्हायचंच की बई.
कारण कसं हे आता एक माणसाची मजुरी वाटायला जाणार
हम्म.
आणि हजारान घालणार. पन्नास हजा
होय. हजारांना बरं जाई हजार त्यावर जाणार.
तेच सांगालोय म त्याच्यापेक्षा आपणच जपून राहायच नाही. जायचं कशाला?
म्हणून काय नाही म्हंटल तेच की हे आणि वनवा होऊन बसायला नको म्हणून. नाही म्हटलं इकडे काय करतेय का
काय कर ना निघतेय काय करते ती काय तुम्हाला य म्हणत असलं.
होय, रेेन का ब ना नर वाप. न रेनकाबाईना ने रो आपणून ठेवले ना तांबईला लवून बसले ते,
कशाला आणून ठेवली नाही.
ते मला आम्हाला लावा म्हणून.
कुठं.
अ तेच हिच्यातन चंदाबाईच्यातलं.
उूर्वाच्या.
हम्म!
मग.
ते तांबल्याला बसले आता आमचंच लावायचं कधी कुणाचं ठाऊक.
मग त तुमचा आज पण लावतो म्हणा शिकत तस.
आमचं आमचं आता बुधवार असणच की ग आज तर कुठलं.
तुमचं कुणीकडे लावा चार
आची मश्शरी थाय की रोप.
कामचल म ना तुमहीला
भावा भावी जोवड.
अग रे तिथं चुक्कल कसा करणार मग,
चिक्कल कस तसच कि बैला आणि चिककल करणार.
मग तिथं पाणी सोडून करावं लागल की ओ
ह पाणी आता पाऊस पडतायच की, पाऊस पडला की चालू नाही आता कुणाचं तरी येतोय पाणी. जरा जरा चिव चिव असलं तरी बी लतंय ग!
परपड असवायचं म्हटल्यावर हम्म!
होतंय सोडा खर ते बरं होत नव्ह.
तेच की,
नाहीतर ते तिथं कोण करत नाहीत ना रोपा.
नाही ग त्या गण घासात नाच. की कला आता रॉप नाही तर मी कुठला रॉप करणारती पिर सोडतातनी हम्म!
पेरले त्याचात.
हा पेरलंय म्हणजे असं हे, हम् चौक जागा पेरला आहे.
हा!
नांगरीन टाक हातान टाकला होता नांगरीन,
हा!
मग त्या आत रपयाय नव्हती तेव्हा पावसाचाच लावायचं म्हणून करां लाव खरं. त वाडाय न नव रोप.
म्हणजे स्टार्टिंगला पिरला नाहीस तुम्ही रोपच
हा होय.
अ
नंदू बाई आली काय आज. मग कोणाचाआवाज,
येन वृती. ऋतिका.
रा नंतर तिला सांगा नंतर जे कर म्हणे तुमच्याल्यावर ती बोल म्हणा तिला.
हम्.
मंतर बोला को घेऊली हे कायच म रेणू बात्या कुठे गेली आज
रेणूक आत्या कुठे गेली आज-
अेनुकते आज कित वाढ
हा हा आज किती वाटली गेली काय मगशी बोलले तांबडीच्या
ताबडीच्यात गिलीथ
नाही पंढरपूरला जाणाऱ्या लोकांचा आवाज पण आहे ना किंवा कुसं
कुठेही येवला नाही ना अजून काय बी नाही डाकडूम
कुठं आवाज आहे की ना तर जरा आपण.
भजन बी नाही काय बी नाही जाव शकर बी नाही.
अजून जो जोडा नशल हो.
किती वाजले ब बारा एक वाजला का कि ना
हह.
बारा वाजले काही की नक
कायेत त्या बघेट क
बरा एक वाजला वाजळ आले आणि अजून पत्याने जायचा.
हम्म. येथे येथे कुठं हे बी आलंय का नाही कुणाला माहितीे कुठं फोन करायलाच नाही खरा संंदेशला. तुला भाऊजी सांगालता सुनीस
हो.
सुनीचा नवरा सांगालता येणारा संदीप पवंत तकडं तुम्ही पण नाही म्हणाल्याशी मममी म्हटलं पुढच्या रविवारी पुढच्या ह्याला म येणार ना कठच्या ह्याला.
हा ह.
ते काय आता ते काय थांबते काय जाते काय माहिती नाही त्याच ते अजून का कुठं.
आवाजी लाय ब
त्यालाोणंतहि ना
न आत्ता येवल आवाज म्हटलं.
हम्म.
आणि पंढरीला लोकायला जायची गाडी आधी. पिट्टोकाच्या देळाजवळ उभारली या टेम्पो
ह ह मग तुम्ही जाणार काय.
होय जाणार नये जावे.
हम्म.
तू आ मी जाऊ याई की
हम्म. हम्. हो. कुठे गेले. हॅलो!
हॅलो!
कुठं गेल्याशी मधीच आवाज गेला.
हाय की इथंच बसलोय कट्ट्यावर हिंदूबाईची वाट बघत का इिंदूबाईच यावला नाही.
येई लग सो घ्या नाही तर हार न भ
हो.
त्या ह्याच्या माहितच जाग जेला कुणा्हा
होय मय माय ते बक आ बघ.
माझा पण आलाय काय.
आं
माझा पण आवाज आलाय बाईकचा,
हम्म, माइकचा आवाज येव लायकी,
माज्यातन येईना नव्हे, तेवढा
तू जा येईलाय की तुझ्याकडे येईना.
मला असं येईना ते असंच यालाय. म्हणजे तुमच्यात नाही ना थोडा इकडनच आलाय हो. तिकडनंच यायलाय. तिकडनच यायलाय. असं काय नाही अजून एक अजून एक पाच मिनट बोला
ह
मगं आज गीताबाईन काय केलंय काय की बाई जेवण?
ते घालून जाऊलेत वाटत.
हम्म, तुम्ही आणि बघायला. जाशील तिकड जाऊ नकोशी बघायला.
मी इथं दारात हा, कुठं बघाय जाऊ दारात बसलोय मी नव्ह
तेच की
पिपळाकडे नाही जा इथंच आहे. अं बाबू नाही होय बा बाबू बसलाय मोबाईल बघत आणि जातय कुठे.
त्याला तेवढं ते हौशी नाही घेवा पोरग आहे का नाही.
ह ह दड्डीला जाणार आहेस. दड्डीला जाणार आहेस कोण कोण हाय नव्ह.
तर मध्येच काय,
अगं इथ तुझा भाऊ आलाय.
हम्म हम्म
तो म्हण दड्डी दड्डी तो जाणारा आहे. हि आणाय लागवड आणाय.
काय लागवड आणायला जाणार म्हणजे एकटाच जाणार कस जाणार?
बैलगाडी तू जाणार आहेस बैलगाडीतन हा
मी मी नक
हा
मला बसायला येत नाही. बैलगाडीत मला बसायला येत नाही हो बैलगाडीत.
येतेय.
मला बैलगाडीमध्ये बसायला येत नाही.
नव्ह. बैलगाडीत बसल्यावर भारी येतय डुकडुक डुगुड करत जायला.
येतय खरं मला बसायला जमत नाही ना.
हम्म
तुमच्यामुळ
कस बसाय जमत नाही.
जमत नाही मग गीताबाई पाठवून द्यायला गेलेल्या वाटत इनबाईला
हम हम
अजून मंदिर जवळच आहेत घेवा ती लोकं
होय मंदिर जवळच आहेत की.
बबल्या तेन बबल्या तेन पण कुठं पोचल्यात काय कि परवा येळूरची काल एक बाई वारली किं वो
हम्म
येळूर ची बाई एक वारली की काल
बाई एक वारली.
पायवारीला हा पायवारीला गेली न आणि कधी बी जाल नाही पहिलाच टाईम गेली म्हणे
हं
गेली चालली बी म्हणे आणि कुठल्या ह्याच्या जवळ जाऊन आज प म्हण करी क चालून ल चालून
हा, हा म ती पाप. ती घं बाई.
आणि त्रास व्हालाय म्हणून अ के ई ली च्या दवाखान्यात घेऊन गेल्यानी चिकोडीच्या